हो.
आवाज येतोय का जरा जोरात बोल मला तुझा आवाज एकदम बारीक येतोय. मी माझा पूर्ण सोडते सोड हा बोल
आ आता येतोय.
हा आत्ता येतोय बोल
काय नाही गं आज म्हणजे बसलेले असंच मग आज गुरुवार हाय ना मग मम्मीचा आमच्या उपवास असतोय आणि मी आज जॉब ला पण जाणार नव्हती सुट्टी घेतलेली कंटाळ आलेला मग उपवासचं काहीतरी रेसिपी म्हणजे करायचं म्हणलं ते शाबू खाऊन खाऊन रोज रोज तेच तेच वैताग आलाय गं दर गुरुवारी तेच असतंय घरी मग म्हंटलं तुला वि चारावं काय आहे काय
होय अगं तुला आज योगायोग बघ की माझ्या पण मम्मीनं आज शाबू वडेच केल्या म्हणजे आम्ही आज आमचा उपवास वगैरे काय नाय. पण म्हणली असंच करूया म्हणून केली मग मला पण थोडंसं काम होतं ग म मला मीच करणार होते पण ती बोलली मी करते तू तुझं काम कर बरं ठीक हाय म्हणलं मी मला येत्या ती रेसिपी मी ती तुला सांगू शकतोय आणि ती तू ट्राय करून बघ खरंच तुला पण आवडेल आणि तू आजचं कर णारयेस म्हंटल्यावर काय खरं शाबू आहेत ना भिज
होय होय आहे आहे भिजवलेला आहे सोड म्हणजे खिचडी शाबूची खिचडी करण्यासाठी कीनी भिजवून ठेवलेलाच एक्सट्रा का मग तेच त्याच काहीतरी करायचं असा विचार चालू होता. मम्मी म्हणत होती शाबूच करूया आपण तेच तेच कंटाळा आलाय गं मग म्हंटलं नवीन काहीतरी बनवून देऊया आज मी पण घरात हाय.
हा चालतंय शाबू वडे कर किंवा तुला लई वाटत असेल डाईट किंवा ते ऑइली असतंय तर मग तू हे ऊं उपवासाचे थिरडे बनवू शकतीस थिरडे म्हणजे जसं आपण डो सा करतो बघ त्या टाइप मध्ये म्हणजे ते पण शाबूचंच अस तय मी तुला ती नंतर दोन सांगेन दुसऱ्यांदा रेसिपी आधी मी तुला शाबू वडेची सांगते शांतप णे ऐक काय.
हा ठीक आहे सांग.
तर आता तू भिजवल्याला तुझ्याकडं शाबू आहे तो चांगला आता शाबू भिजला असेल म्हणजे श शाबू एवढा भिजवला भिजायला पाहिजे की तो हातात घेतल्यानंतर तो असं एकदम चुर मऊ असं चुरडला जाईल लगेच
पूर्ण भिजलेला काय भिजलेलाच हाय सोड म्हणजे रात्री भिजत घातला हो ता रात्रीच भिजत घातले. ला गं मग त्यामुळं भिजलाच असणार ना
हो आता भिजलाच असणार आणि आणिक तुझं आवरूस पर्यंत एक तासानं आणि करणार म्हटल्यावर आणि जरा चांगला भिजेल
हा मग तेच ना अजून एक दोन तास
हां रात्रीच घातल्यास ते बरं आहे मग काय कर आता ते चांगला भिजलेला आहे का नाय शाबू एका परातीमध्ये घे आणि बटाटे उकडलेले बटाटे घ्यायच बटाटे एक दोन उकडव म्हणजे शाबू किती आहे त्याच्या अंदानुसार अंदाजानुसार बटाटे घाल हा थोडाचं अस असल तर अर्धा बटाटा घाल जरा जास्त शाबू असतील तर एक बटाट तां घाल. म शिजवायचं चांगलं ते बटाट त्याला आणि त्याची साल वगैरे काढून त्याला त्या शाबूमध्ये स्मॅश करायचं चांगलं म्हणजे एकत्र असं मळायच ते शाबू आणि हे. आणि त्याच्यामध्ये बारीक कट केलेली मिरची टाक थोडस मीठ टाक, आणि काळ मीठ टाकलीस ना, म्हणजे आता तुझा उपवासय. सो काळ मीठ म उपवसाला चालतय का नाही, मला माहीत नाही. पण काळामीठ ठान टेस्ट एकदम अस, लय भारी लागत्या. आता उपवासइस म्हणल्यावर, मग तुस आपलं साधच मिट टाक आणि
बॉस आणि मम्म्यानी ओरडाय
हा ओरढायची उगस ते नको. म्हणून आपण काय रिस्क घ्यायला नको. मग काय कर, थोडस हे टाक अं मीठ टाकायचं, बारीक चिरलेली मिरची, तुला कोथिंबीर हवी असलीस तर टाकू शक तीस. नसेल तर स्किप कर आणि भाजलेले शेंगदाणे. भाजलेले शेंगदाण्याचं कूट करायचं. शेंगदानी चांगले भाजून घ्यायचे, कूट करायचं.
हा.
तो टाकायचा त्यामध्ये आणि सगळं मिक्स करायचं. चांगलं मळायचं, पिठाचा गोळा मळल्यासारखं. क.
हा, हा.
आणि हातावर थोडस तेल घ्यायचं, आणि त्याला थापायच गोल आकारात. अस शाबूचे वडे थापायचे की, जास्त जा ड पण नको आणि जास्त पातळ पण नको. मीडियम साईज न थापायची. आपल्या, हा टिक्की मध्ये अस ते कनई बर्गर ची टिक्की त्या प्रमाण, त्या साईज न किंवा त्या त्या पेक्षा मोठ, तुला जस आकार द्यायचाय तुला जस करायचय तसं कर. आणि काय कर तेल गरम करायचं. फार पण एकदम पण हाय प्रेशर न गरम करायचं नाही. मिडियम तेल गरम करायचं. तेल गरम झाल की, गॅस मिडीयम ठेवायचा. अन त्याच्यानंतर एक- एक शाबू वडे तळून घ्यायचे. आणि शाबूवड्याबरोबर तू, चटणी खाऊ शकतेस. म्हणजे आता शे ह्याची चटणी ग, आपली खोबऱ्याची चटणी.
हा, हा, हा. बरोबर.
खोबर वगैरे चालते काय? बघून मग तू त्यात घाल, म्हणजे कस? तुझ्या आवडीन.
चालते वाटतं ग? खातातच की आता खोबरं वगैरे. फळच आहे ना.
हा, हा. होय.
हम्म, तेच तर. म्हणजे अ शाबू, हॅलो.
ऐकते ना, बोल की.
हा, हा. बरोबराय म्हणजे, तू सांगितलीस ते बरोबरचाय आणि तू ते खोबर, काय म्हणलीस? ते खोबऱ्या चटणी बरोबर खाण्यापेक्षा, आपण दही बरो सोबत खाल्लं तरी पण
हा हा एकच नंबर. ते विसरलेली कारण की, मला दही आवडत नाही नाही. म्हणून मी तुला दही सांगायच विसरलेले. आणि दही पण बघायचं, हॉटेलमध्ये तेन आपल्याला अस देतात, एकदम क्रिमी स्ट्रक स्ट्रक्चर देतात. कनाय म्हणजे फेटून- फेटून देतात.
बरोबर होय. छान लागतय हो तू अनेकदा मला सांगितलेलीस आपण ते. अंडी म्हणजे करतोय बघ त्याच्या त्या चमचान आपण म्हणजे पूर्ण सगळं ते क्रिमी टेक. मिक्चर मध्ये करून घ्यायचं म्हणजे जेणेकरून दही दिसायला पण छान दिसतय आणि टेस्टी पण लागतय म्हण.
होय आणि उपवासाच. थिरडे बनवताना कस कराययाच माहितेय का उपवासाला हे शाबू आहे बघ शाबू काय करा. हेच मिक्सर ला दळून घ्यायचं.
म्हणजे कचाच काय शिजू आपण भिजत घात. -
भिजलेले भिजलेले काय नाय. म्हणजे जसं तुला वाटतंय तसं भिजले पण तू हे करू शकतीस सोड आता तुझ्याकडे भिजलेले अवलेबलाय. नाही तर भिजलेले कर. भिजलेल मिक्सरला लावायच चांगलं त्याच्यामध्ये वरी चालत. असेल तर वरी घालायचं वरी. आणि चांगलं फिरवून घ्यायचं मिक्सरला आणि त्यात थोडीशी दही घालायची. हे सगळं मिश्रण म्हणजे शाबू, वरी. आणि दही मिक्स करायचं सगळं आणि त्यामध्ये मिरची टाक अर्धी. आणि ते मिश्रण चांगलं. फिरवून घ्यायचं गॅसवर हे सॉरी ह्याच्यावर मिक्सर वर. आणि त्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि जस आपण डोसा करतोय ना? त्याच.
हा हा हा अरे छान वाटेल की ग मग ते वेगळी च अस.
होय करून बघ खरंच छान लागती या.
अगदी विचार कराल तर, उपवासाचा फक्त शाबू सोडून म्हणजे काय मी असतंय काय नसतंय तू बघते किती छान सांगितली की बघ आणि एक असते की ग ते म्हणजे लगेच भा असच होतंय बघ, ते शाबूची खीर काहीतरी म्हणतात.
शाबूची खर मला माहित हाय पण मी कधी केली नाही ग, तांदळाची केलीया एकदा आपण शाबूची खीर नाही केली मी कधी
म्हणजे मम्मी आमची कधी तर कधी तर बनवतेल बघितलंय म्हणजे बघ ना काय करते नॉर्मली ते आता शाबू भिजत ठेवलेला आपला शिल्लक असतोय की तो दूध घेत्या आणि दुधात तो शिजवत्या म्हणजे सा साखर वगैरे वेलची पावडर थोडस ड्राय फ्रूट्स आता ड्राय फ्रूट चालतच की आपल्याला उपवासाला ते कट कट करून त्यात. टाकत्या म्हणजे ते पटकन होत्या ग रेसिपी. आणि म्हणजे नॉर्मली अस फक्त खायला चटकदार म्हणजे तेवढंच असतं. म्हणजे भूक पण भागेल म्हणजे कस होतय दिवसभर आता आ म्हणजे उपाशीच असतीयाना ती मग. तेवढ्या पुुरतच तेवढं संध्याकाळच्या वेळेत करत्या ते शिजवून घेत्या व्यवस्थित आणि. ते मग एका बाउल मध्ये घेऊन ना अस म्हणजे मी खात्या छान लागतय. पण दोन तीन वेळा खाल्लंय तेे पण बघ की. अ ती एक श्रद्धा म्हणून अ श्रद्धा पण आहेच सोडती की श्रद्ध. म्हणून उपवास करते पण ती म्हणजे कसं आता रोज तुला माहतीच आहे उपवास म्हणजे आपण रोज. खात पीत असतो मग एक दिवस आपल्या शरीराला आराम मिळावा. आणि म्हणजे रेस्ट वगैरे हे ते त्याच्यासाठी ती उपवास करतिया. हे फक्त अ आठवड्यातून एकदा गुरुवारचं.
हा असुदे शोड म्हणजे उपवासाचं कस श्रद्धा. पण होत्या देवाच नाम एक आध्यात्मिक रूप पण चांगलच हाय की आधत्मिक पण एका. कारण त्यान डोकं मन शांत राहतय आपल्या. अ दिवसभरात आपण जेवढ वी. विचार करतोय गोंधळून जातोय ना विचारान व पण कुणाच. ओहरथिंकर म्हणतात ना?
हा होय तेच की. आणि असं आणि तू म्हणत्यास की नाय. आता उपवास ह म्हणजे, करावा सोड सगळ्यांनी करावा. पण उपवास करताना पण काही तरी असतय ग. म्हणजे आता बघ, ज्या मुली किंवा ज्या म्हणजे ज्या असं प्रेगंट असतात, त्यांनी करू नये. कारण त्यांना म्हणजे त्यांच्या पोटात एक जीव असतो. मग त्यांनी केलं किंवा त्यांना काही परत म्हणजे अडथळा निर्माण प्रॉब्लेम झाला तर मग, पुढे खूप म्हणजे हे होऊ शकते ग. आणि त्याच्यानंतर बघ तुला माहतीच आहे आजकाल शुगरच. परत म्हणजे मधुमेह ग. बाकी आणि आजारांचं प्रमाण वाढल. मग त्यामुळे ज्यांना गोळ्या -औषधं काही चालू असतात. त्यांनी उपवास नाही केला पाहिजे.
नाही त्यांनी उपवास नाही केला पाहिजे बरोबर गोळ्या वगैरे असतात पण त्यांनी लाईटली आहार घेऊ शकतात म्हणजे जास्त पण हे नाहि मसालेदार म्हण किंवा आता बघ जास्त नॉनव्हेज खाणाऱ्यांना हार्टचे प्रॉब्लेम असतात असं म्हणतात बरोबर आहे कारण त्यांना कोलेस्ट्रॉल वाढत ते आपल्या हदयावर प्रेशर येते पण आहार पण आपला व्यवस्थित पाहिजे आणि एक मला पटल बग, एखाद्या कुठेतरी वाचत होते की आपल्या वयानुसार आहार पण पाहिजे तसा म्हणजे वय तुमच जर वाढत असेल तर आहार पण जास्त पाहिजे तुमच वय उतरत असेल तर त्यामानान आहार पाहिजे कारण जर उतरत्या वयामध्ये पचन क्षमता म्हण शरीराची क्षमता कमी झालेली असत्या आणि ओव्हरलोड खाल्ल्यामुळं आजार अनेक उद्भवू शकतात आणि वाढत्या वयामध्ये कमी आहार मिळाला तर आपल्याला अनेक रोग होऊ शकतात
आणि तुला एक माहित आहे काय ऐकली असशील तू एकादशी आणि दुप्पट खाशी म्हणजे आपण उपवासा दिवशी की नाही कमी खाय उपवास करतोय काय आणि त्या दिवशी डबल खातोय म्हणजे बग
होय होय आणि बग की होय दूध फळे आणि शाबू
चिप्स
ती पदार्थ खातो का तर माझा उपवास आहे, तुला सांगू एक मला गोष्ट तिथे तुला शेअर करा कराविशी वाटते की आपण तू म्हणलीस ना उपवासाच ज्यावळेस असते त्यावेळेस आप पण जास्त खातोय आपल्या मेंदूला काय सवय लागलेली असत्या माहितेय आपण जेवलो म्हणजे आपल पोट भरलं हे मेंदूला आपल्या हे सवय लागलेली अस आणि ज्यावेेळेस आप आपण एखा्या वेळेस आपण जेवत नाही आम्ही जेवत नाही पण जेवत नाही म्हणून आपण इतकं खातोय आणि आपण काय म्हणतोय आज माझ उपवास आहै उपवास आहे मी जेवलोच नाही मी जेवलोच नाही पण तुम्ही जेवताना जेवढा आहार घेताय किंवा जेवढ्यात तुमच पोट भरतेय त्याच्यापेक्षा ओ्व्हरलोड तुम्ही बाहेरच उपवासच खाताय केळी म्हण फळे म्हण फळे फळ्यामध्ये आलंच सोड ते पण ज्यूस पिताय तळलेले खाताय पदार्थ आता मी तुला दोन तीन रेसिपी सांगितलं तशा खाऊ शकताय मग तुम्हाला आणि परत भूक कशी लागत्या
तेच तर बघूया घ्या आपण आणि या विषयांवर कधीतर आपण चर्चा करूया
काय बोललीस एकच मिनट हा मला तुझा आवाज ब्रेक क व्हायला लागलाय हा हा विचार बोललो आपण बरोबर आहे मला आता आला सोड तूझा आवाज परत कधीतर आपण निवात चर्चा करूया चालेल ठेवू काय बाय
बाय